हा सर्व्ह डाऊन दाखवत होते
काय माहिती मदस कसं काय काहीतरी असेल प्रॉब्लेम
कामनट बकी
चालू आहे आपलं लान शांत बसलेय आता काहीच नाही काही कामानेत मुलगा आपण झोपलाय अरे तो उठल्यावर त्याला डायरेक्ट खायला वगैरे घालायचं
हम् बर आज पाऊस वगैरे काय वातावरण कसं आहे आजचं
नाही आज काही पाऊस वगैरे तरी नाही आहे ऊनच पडलं
के आज आमच्याकडे बरते ब हा आमच्याकडे आज पाऊस पडला थोडासा आहे वातावरण जर आहे
काल रात काल रात्री पडत होता थोडाफार सकाळपासून परत गायबच आहे
गायबच आहे ना आज इकडेच आहे थोडं सकाळी आहे आता मध्ये मध्ये भरतोय येतोय पाच मिनिटं लगेच जातोय
इथं तर सध्या ऊन पडला
हम्म सगळीकडे वातावरणातच आहे काय म्हणत बघ
पण या वातावरणामुळं ना अ म्हणजे कसं होता त्रास होतोय ना कारण सतत चें कारण मुलाला म्हणजे तो सहा महिन्याचा कालपसून बघत त्याला थोडफार दुलाप लागला अस
जुलाब हा जुलाब होते ताप आहे असं चालू आहे
हा करण आचा तो सहा महिन्याचा आहे तस जर मगायला गेलं तर त्याचे दात पण येत आहेत त्यामुळं नेमकं कळत नाहीये कि वातावरणामुळे होतय त्या दातामुळे त्याला त्रास होतो
ते अच्छा बर हे प्रदूषणाच सगळं हे आहे ना त्याच्यामुळे सगळीकडे सगळ्या ह्याच्या ह्याच्या ऋतूमध्ये फरक पडलेला आहे बघा
गाड्या वाहनं वगैरे वाढलीत ना आता चारचाकी गाड्या वगैरे बघतोय आपण
बघ खूपच झालेलं आहे
आणि सायकल सायकल हा प्रकार आता बंदच झालाय
क्वचित दिसते कुठेतरी ते पण असं एकदम आपले वयस आोबा वगैरे कुठेतरी दिसतात हा
प
हा आणि आपली मुलं एक हाऊस म्हणून लहान मुलांना बाकी असं कोणाची अशी सायकल नाहीच राहिली मी
आधी कसं म्हणजे जास्त करून आपण सायकलचा वापर करत होतो आता बघेल तिथं हो म्हणजे चारचाकी गाड्या आणि दोनचाकीी गाड्या वगैरे
हो हो ते आहेतच
त्यामुळे इंधनामध्ये पण महागाई वाढली ते पण बघतो आपण का सुद्धा झालंय पण प्रदूषण त्यामुळे होतं ना
खूप होत आणि आता कंपन्यांमुळे तर खूप झालव ना जिकडे तिकडे ह्याच्यात मग बाईच्याच कंपनी आहेत सगळीकडे केवढ्या मोठ्या मोठ्या त्याच्यामुळे ते ओझोन वाईल पण हे झालेला आहे त्याच्यामुळे सगळ पावसापासून सगळ्याच हे झालेलं न जी
कारण गेल्या वर्षीच बघितलं आपण कि ऋतूमध्ये एवढा चेंज झाला की सहा महिने पाऊस होता
हो सहा महिने पाऊस झाला त्यानंतर आपल्या हि हिवाळा म्हणाल तर कि त जास्तीत जास्त तीन महिने होता
हिवाळा जास्त नव्हता हा मार्च महिन्या पासून तर गरमी चालूच झाली कशी बघायल तर फेब्रुवारी एंड म्हणजे शेवट, शेवट पासून चालूच झाली पण पावसाळा गेल्या वर्षी जास्त होता.
खूप, खूप आणि या वर्षी म्हणतात पाऊस कमी आहेता काय माहिती समजेल. ते...
मग काय तर आता कारण सध्या दिसते वातावरणावरून तर कि पाऊस पडतच नाहीये.
पडत नाहीये त्याच्यामुळे आहेच कमीच तं वाटतय जे अभ्यासक आहे ते सगळं व्यवस्थित सांगत असतात त्यांना बरोबर अंदाज आहे सगळ्याचा कती आहे का आहे
पान गेल्या वर्षी कसं मेच्या एंडला काहीतरी मला वाटतं मेच्या शेवट्या शेवटाला चालू झालेला पाऊस
नाही मेच्या सुरुवातीलाच पाच सहा तारखेपासूनच चालू झालेला
हा आणि आता मला वाटतं नोव्हेंबर पर्यंत तरी होत.
हो होताच, होताच मध्ये, मध्ये का होईना येत होताच. पावसातच होती हो, हो, हो. हे प्रदूषणामुळेच खूप खूपच चेंज झालेलं आहे सगळीकडे आणि आता हे आपल कचरा कचऱ्याचे ढिगारी
पण कचरा गाड्या पण अ वेळेवर येत नाहीयेत आता.
हो. जिकडे तिकडे आहेच. त्याच्यामुळे पण हे होते आता ते मोशी पुण्यामधलं मोशिक आहे काचऱ्यांचे हे आहेत प्रकल्प केवढं मोठे होतं ते बघितलंत ना.
हो, हो, हो.
ते पण बिचार्यांचं किती हे झालं लोकांच.
आपण म्हणतो ना पण पावसाचं पण कसं झाडाच पण वृक्ष थोडं जास्त होत ते ना त्यामुळे सुद्धा सगळं वातावरणात फरक पडतोय.
निसर्ग आपला आणि करणारच ना असं झालेलं आहे ते.
कारण आता बघा जंगल तोडीमुळ प्राणी जे आहेत जंगलात. ते सगळे बाहेर येतात जस की बिबट्या दिसतोय बऱ्याच गावांमध्ये बिबट्या फिरताना वगैरे दिसत कारण आपण त्यां की घर त्यांची मोडल्यासारखच आहेत ना त्यांच्या राहण्याच्याच गोष्टी आपण काढून घेत.
काढून घेतले आहे आणि आपण तिथे आपली सु सोयी उपलब्ध करून घेतो त्याच्यामुळे ती आपल्या ह्याच्यामध्येच येणार ना वस्तीमध्ये.
तेच ना कारण एवढा मोठा मोठा आपण इमारती उभं करतोय.
हम्म त्याच्यासाठी झाडतोड झाडेेतोड खूपच झाली हो. हो त्यांच्या जागे मध्येच.
त्यामुळे कसं जर झाडच कमी झाली ना तर ऋतूमध्ये पण फरक पडतो.
हो हो.
पाऊस पडणार नाही वेळेवर ऑक्सिजन पण कमी होतोय.
हो ऑक्सिजन तर आपल्या झा झाडमुळे सगळच झालेलं आहे.
हा त्यामुळे कसं रोगराही पण जास्त पसरत
रोगराई हो.
बऱ्याच लोकांना दम्याचा वगैरे प
दाम्याचा आजारा हो दाम्याचा खूप त्रास होतो लोकांना
बरेच वाढलेत आता आजार वगैरे सगळ्याच गोष्टी पण त्याला कुठेतरी माणूस
माणूसच जबाबदार आहे हो माणसाने जिथून सुरुवात केली तशी ते आहे. निसर्गाने पण सुरुवात केली जसं तुम्ही वाघाल तस ते करावे तस ते भरावे
हा तेच सध्या चालू आहे पण ते पण लक्षात येत नाहीये ना
हो आपण आपल्या सोयीसाठी चालूच ठेवतोय
लोकांना असं वाटतय की करण ना तर लोक तेच सांगते ना महागाई मग पैसा पैसा कमवण्यासाठी बसलेत आणि त्यांना काही फरक पडत नाहीये.
का की ज्यांच्याकडे पैसाय तो लगेच उपचार करतोय झाला थोडा वेळ पूर्ण झाल बरं झालं की झा डॉक्टर पण काय
परिणाम सगळ सर्व सामान्य माणसावर यो ना पण
हो सगळ्याच बाबतीत महागाई तर महागाई वाटते
हा कारण हातावरची जी पोटं आहेत
हो हो
जे रोज कमवल तेव्हाच त्यांना खायला भेटत अशी लोक आहेत भरपूर तस आहे लोक तर त्यामु कसं मग त्यामु ना पिक म्हणजे ण म्हणतो खर तर पण भिकाऱ्यांचं प्रमाण त्यामुळे पण वाढलं
वाढलं आता त्यांच पण आहे चोर्यांचं पण म्ह हो
प्रमाण त्यामुळेच वाढलं
हो सगळे सुरवात आपण माण आपण माणसानीच सुरुवात क हे जग्याला
म त्यामुळेच कारण लोक करणार काय ना जर तुम्हाला काम मिळत नसेल आणि जर तुम्हाला आता शेवटी माणूसोट त्यामुळेच मला वाटत कि त्यामुळे हे लोक मग चोऱ्या वगैरेच कारण कसं झालंय शिक्षण माणसाचं आहे पण नोकऱ्या मिळत नाही
नोकऱ्या मिळत नाही नोकऱ्या ज्यांना आहेत त्यांना खूप चांगले ज्यांना नाही ते त्यांना काहीच नाही अस असं पण झालेलं आहे
कारण आता मध्ये मला वाटत आपण बघितलं असेल बऱ्याच कंपन्या बंद झा अचानकपणे लाखो किंवा
बंद झाल्या
हा हजारो लोकांना डायरेक्ट घरी बसावं लागलं
हो हो
अ काही लोकांनी घर वगैरे घेतली असते
ग हो त्यांचे कर्ज हे ते सगळं हो तेच ना मुलांचे शिक्षण सगळंच
अचानक पण आहे जेव्हा तुम्ही अ कुठेतरी एका लाखाच्या घरामध्ये असाल आणि अचानक तुम्ही शून्यावर येता म्हणजे पगाराच्या बाबतीत त्यावेळे माणूस काय करणार म्हणूनच ते आत्महत्यचे पगार प्रकार वाढलेत म्हणा
खूप आहेत आणि आपल्याच्या आपल्या भारतामध्ये जास्त शेतकरी ह्याच्यामुळेच पण हे करत की त्याला पण मिळत नाही काही त्याच्यामुळे तो पण हेच करतोय
त्यामुळे तो आत्महत्या कारण त्यांचे कर्ज पेडणार कसे ना की लोक
त्यांचा सगळंच परिणाम होतो ना म्हणजे वाात हे पावसाचा दुष्काळाचा सगळ्यातच परिणाम त्यांच्या ह्याच्यावर होतोय ना कमाईवर तरग महागाईमुळे त्यांच्या धान्याला तर भाव कमी देतात ते क करतच फिडू शकत नाही
म्हणजे त्यामुळेच तर कर्ज वाढतं डोक्यावर त्यामुळे लोक मग आत्माश त्याकडे जातात मग बरेच कुटुंब त्यामुळे पण उद्ध्वस्त होत आहेत
होतय हल्ले तरुण तरुण मुलं पण खूप होतात
बरच सगळीकडच म्हणजे म्हणत ना सगळ्याच गोष्टीचा त्रास होत
त्रास आहे सगळीकडे असं कुठे बोलल नाही की ह ह्या ह्या गावामध्ये आहेसू आहेत माणसंसु की असं नाही सगळीकडे तेच
कुठेच राहिलेलं नाही कुठेच नाही कारण खेडे ाव म्हणा खेडेगावात सुद्धा महागाई वाढलीय आणि शहरांमध्ये पण तेवढीच आहे आणि लोकांना कुठेच लोकांना आता काम नाहीय आहेत
हो त्याच्यामुळे काय सगळ्याचा म्हणजे परिणाम माणसा माणसाने सुरू केल्या आणि माणसावरच शेवट होतेय त्याचा ते निसर्गाच म्हणा किंवा महागाईच म्हणा काही म्हणा
कारण त्याला देवत काय करणार ना देवाने सगळे निर्माण केलंय पण आपण त्याचा वापर कसा करतोय ना
हा पाऊस जरी असल तरी आपण देवाचं नाव घेतो दुष्काळ पडला तरी देवाचं नाव घेतो दे बोल देश पण देतो
देव म्हणत असेल अरे बाबा तुझेच कर्म तुला फेडायचे तू आता माझ्याकडे कशाला बोटा करत त त्यासाठी
मग काय तुझ्यामुळेच झालेलं सगळं तूच सांभाळ
म्हणून तर आपल्यालाच हे भोगावं लागत कारण आधीच्या परिस्थितीपेक्षा मला वाटतं कोरोना नंतर परिस्थिती खूप बदलली आहे
खूपच बदलली
त्याच्या आधी खूप बर तरी लं होत बर तरी म्हणायला लागेल कारण पगार कसे कमी पण होते पण बरं चाललं होतं वातावरण पण व्यवस्थित होतं ऋतू वेळच्या वेळी येत होते ते सगळे आता जस जस कोरोना झालं तस माणसच पण म्हणतात दुरावे निर्माण झालेत लोकांमध्ये
आपल्या आपल्या विश्वामध्ये आहे
हो
हा
चालेल चालेल मग चला बोलूया बोल ठीक आहे बाय बाय हो हो चालेल